हॅलो नमस्कार बोला. की आज कुठली रेसिपी आहे.
आज काळ्या वाटांचं चिकन करणार आहे मी.
काळ्या.
काळ्या वाटणाचं चिकन.
बरं बरं सांगा की काय काय कसं कसं.
मग आता सुरुवातीला काय करायचं आपण जे खोबरं घेतोय.
हां,
खोबऱ्याची एक वाटी घ्यायची दोन कांदे घ्यायचे. आणि टमॅटो.
म्हणजे काळं चिकन करणार आहे तुम्ही.
हा का काळ्या वाटणाचं चिकन मग त्याच्यासाठी काय करायचं की. हा हा, मग त्याच्यासाठी कांदा असतो तो आपला अ गॅसवरती एक जाळी ठेवायची. आपण जे पापड भाजायला जाळी आणतो ती जाळी ठेवायची. आणि त्याच्यावरती कांदा आपला भाजायला ठेवायचा खोबरं ही भाजून.
कांदा खोबरं भाजून घ्यायचं.
हा कांदा खोबरा आणि टॅमॅटो हे असं पूर्ण भाजून घ्यायचं. म्हणजे वरच कवर असं काळं हेपर्यंत भाजायचं आणि. ते भाजले की. त्याच्या मग त्याच्याबरोबर थोडस त्याच्यावरती लसून ठेवून तेही भाजून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये हा ला लसणाच्या पाकळ्या. आणि आपल्याला एक मिरची एक दोन मिरची भासवत त्याच्या हिरवी मिरची. तीही त्याच्यावरती ठेवून भाजून घ्यायचं आणि सुरुवात. तिला स्टार्टिंग ला पण काय करायचं की आपलं जे चिकन आहे त्या चिक''--'' ना थोडस हळद मीठ. परत हे आल्या लसणाची थोडीशी पेस्ट लावायची. आणि पुदिन्याचे जरा पेस्ट लावायची आणि त्याच्यामध्ये थोडसा. आपल्याला म्हणजे थोडस दही दही पण त्याच्यामध्ये ऍड करायचं.
बरं.
एक दोन दोन चमचे आणि त्याच्यामध्ये थोडस आपण लाल तिखट. आपला बुक्का असतो तो आणि घरगुती आपलं जे लाल लाल तिखट असतं घरचं.
बर.
तेही त्याच्यामध्ये ऍड करायचं आणि ते सगळं हे मॅगनेट करायचं.
आता साहित्य तुम्ही काय सा ''--'' सांगितलं एक किलो चिकन घ्यायचे कांदे घ्यायचे चार पाच. असं टॅमॅटो घ्यायचे परत तुमचं दही घ्यायच. च आलं बेसनाचे लसुन लस लसूण पेस्ट बरं. आणि तुमचं खोबरं घ्यायचं ना.
हा खोबरा आणि खोबरा आणि कांदाता आता किती. य एक वाटी खोबरे घेतलं तर दोन कांदे दोन टमॅटो. परत आ मी एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या हे करायचं म्हणजे असं. अ भाजून घ्यायच्या मिरची भाजून घ्यायच्या आणि ह्याची सगळ्याची पेस्ट करायची.
पेस्ट आता ही करायची ग्राइंडिंगमध्येच ना.
हा ग्राइंडिंगमध्ये करा ना तुमच्याकडे जर दगडी पाटा असेल तर त्याच्यावर सुधा. सगळं तुम्ही करू शकता.
बरं बरं बरं बरं बरं आणि ते. मसाले बघ हे ह्याच्या हे आता काळं म चिकन करणार आहे. ह्याला मसाले कुठले कुठले लागणार आपल्याला.
तुम्हाला मा आपण मार्केटमध्ये जर गेलो तर काळा काळा मसाला पण मिळतो आपल्याला.
काळा मसाला मिळतो म्हणजे अ दुकानामध्ये उपलब्धच आहेत.
हा हो हो आहेत तयार केलेला पण आहे म्हणजे आपण. तो हचा मसाला घेतो म्हणजे आपण नेहमी हला कसा आपण. अ ह्याचा मसाला घेतो आपलं की लवंग दालचिनी हे ते तेच. त्यांनी भाजलेला अस खडा मसाला तोच त्यांनी बारीक केलेला मसाला असतो.
बर.
मग तो मसाला पण मार्केटमध्ये मिळतो मग आपण काय करायचं. कि पाणी ते आपण जे म हेला चिकनला जे हे केलेय. मॅगिनेट करून ठेवलेय ते आपण परत नंतर एक. ते मोठ पात घ्यायच त्याच्यामध्ये थोडस कांदा घालायच आप ''--'' आप चिरलेला कांदा आणि तो अस लाल फ्राय होईपर्यंत भाजायचा.
तेल किती घ्यायचं त्याच्यात त्या वा ह्याच्यात.
एक दो एक पळी पळीवर चालेल मोठी पळी असते आपली. तर तेवढा पण हा तेवढं तेल घेतलं तरी चालते.
मग ते तेवढं एक किलो मटन चिकनला ते एक पळी तेल भागेल का तेवढं.
म्हणजे आता मी एका किलोला तुम्हाला दोन पळी लागणार.
एक किलोला दोन फळी पण ते फ्राय करायला फ्राय व्यवस्थित झाला पाहिजे ना त्या तेलामध्ये.
म्हणे कांदा कस आपल्याला फक्त लाल कराय लाल करायचंय.
ओके ह म लाल लाल करायला पण त्या परत त्याच तेलात परत ते टाकावं लागेल ना.
हा बाकीच सगळं तेच त्याच्यामध्ये परत ऍड करायचं नाही तेल. मग कांदा आपण फ्राय करताना त्याच्यामध्ये स्टार्टिंगला. थोडस मीठ घालायचं कारण कांदा लगेच हे होतो लालसूर होतो.
म्हणजे वितळतो आणखीन अ व लाल लाल लाल होत.
त हा मग त्याच्या ते फ्राय झालं की मग आपण हे जे चिकन अ वाटण केलेलंये वाटण तर ते वाटण टाकायचं आणि ते पण फ्राय करून घ्यायचं आणि त्याला चांगलं असं त तेल सुटलं कि मग त्याच्या मध्ये आप पण घरगुती केलेली तिखट आणखीन त्याच्यामध्ये टाकायच आणि आपलं जे आपण ते मॅगिनेट केलेलं होत चिकन ते तेच्यामध्ये ऍड करायचं. अन् ते आपण चिकनला लावले आपण ऑलरेडी चिकन ला लावले असत्या न हा मग ते चिकन लावल्या मुळं परत नाही नाही नाही कारण ऑलरेडी आपण ते नाही टाकायची कारण फक्त ग ग्रेव्ही मध्ये कसं आहे आपण हे केलेलं आहे ना खोबरं घेतलेलं आहे कांदा घेत लेले टमॅटो घेतलेले मिरचीची पेस्ट आहे परत लसूण पण त्यात आहे ना फक्त ता आललं आणि हे कसं आपण त्या ह्याला चिकनला लावल्यामु ह्याच्यात नाही घालायचं
बरं बर बर.
मग ते हे ते सगळं हे करून परतून घ्यायचं ते पूर्ण तेल सुटेपर्यंत. ह. मग चिकनला जे आपण वरती था थाळी ठेवायची त्याच्यावरती पाणी ठेवायचं. आणि त्या वाफेवरतीच ते चिकन शिजवून घ्यायचं. म्हणजे त्याला ऑलरेडी अंगचं पाणी सुटतं ह्याला चिकनला त्यामुळे तुम्हाला पाणी पाणी ऍड करायची गरज नाही अन् वरती आपण थाळीवरती पाणी ठेवल्यामुळं त्याची पण वाफ तयार होऊन खाली पाणी अ त्या चिकनला हे होतं.
पण काही काही वेळ असं बी करतात ना काहीतर अ सुरुवातीला म ते अ आल्ल लसूण हे आपलं तुमचं चिकन आहे ते ड फ्राय करून घेतात कुकरमध्ये परत तेल टाकतात आणि
नाही आता आपण हे कसं डायरेक्ट फ्रा हेच कराय लागलोय ना वाटण काळ वाट नाच चिकनच करायला लागल ना म ते नाही नाही तुम्ही डायरेक्ट तुम्ही डायरेक्ट करायला घ्या कारण हा मॅग्नेट कारण आ तुम्ही दुसर आता काही काही करणार म्हणजे त्याचा रस्सा विस्सा अस करणार नाही डायरेक्ट तुम्ही फ्राय चिकनच करणार आहे ना मसा ह सुकच करणार आहे त्यामु ते तुम्ही पूर्ण हेच करा
किती वेळ शिजायला म तेज्या अंगचं पाणी वगैरे असं ते परत तुमच्या
हा चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही चिकन होऊन जाते अर्धा तसच होऊन जाते.
बरं बरं बरं बरं बरं. आता ते ह अ जे आपण कसं कुकरला शिट्ट्यांना घ देतात ते चिकन चिकन केलेलं असतय बर का.
हा पातेल्यात ते शिजतं चांगलं.
बरं.
आणि कसं आहे वरती तुम्ही झाकण ठेवल्यामु ते बारीक आचे आचेवरती अ शिजून निघत ते चांगलं वरती पाणी असल्यामुळे कस वाफ पण तुमची बाहेर जात नाही त्यामुळे त आतल्या तर वाफ राहिल्यामुळ. ते पटकन शिजून जातं. आणि चांगलं होत ते. खायला पण चांगले एक हा.
तूप वगैरे काय असं घालतात का?
तूप घालतात की, घालतात. म्हणजे ज्याच्या ज्याच्या त्याच्या आवडीनुसार तुम्ही हे करायच. म्हणजे तुम्हाला जर, तेलापेक्षा तुम्हाला तूप घालू वाटलं तर, तुम्ही का तूप घालू शकताय.
बरं बर. साधारणतः हे किती शिजवाय किती वेळ शिजवायचं हे साधारणत?
एक माझ्या मते एक अर्धा तासात हे शिजून निघत पूर्ण हो अगदी अगदी व्यवथित फक्त अधून मधून सारखं ते हे करायचं
म्हणजे व व व मुविंग त्याच हलवत राहायचं.
हा आधी आ आधी मधी कारण कस होतय. आपण नुसतं ते फ्राय म्हणजे हे करायला लागलोय ना. तूप म्हणजे आपण वरण पाणी घालत नाहीये. त्याच ते मन चिकनच्या अंगच्या पाण्याने शिजून घेणार हा. त्यामुळं ते सारखं हलवायला लागत. नाही तर खाली लागण्याची शक्यता असते.
बरोबर म तेथ ते पाणी आंगचं पाणी उथळून त्याचे
हो हो हो म्हणून तर आपण वरती, जे आपण ताठ ठेवतो. त्याच्यावरती पाणी का ठेवायचं की त्याच वाफ तयार होवून खाली ते पाणी हे होत.
बरोबर. आता हे करत असताना मला सांगा? ते त्याचा कलर सगळा काळा होत असेल ना.
हो हो ते काळ वाटण काळ असल्यामुळं, अ हेच मटनाच चिकनचा पण कलर काळा होतो.
मग आता ह्याच्याबरोबर सर्व करायचं म्हंटलं तर,
म तुम्ही भा भाकरी बरोबर खाऊ शकता. नाचणीचे भाकरी बरोबर खाऊ शक ता. तुम्ही बाजरीच्या भाकरी बरोबर खाऊ शकता. तुम्ही ज्वारीच्या भाकरी बरोबर हा मक्याची आहे, तांदळाची आहे, तांदळाची पण भाकरी असते. त्याच्याबरोबर ही खाऊ शकता तुम्ही, किंवा रोटी बरोबर सुद्धा खाऊ शकता. असं काही नाही तुमची तुमचा चॉईस आहे तुम्ही कशावर खायच. तुम्हाला कशा बरोबर खाऊ वाटत.
बरोबर बरं. ते तांदळाची म्हणजे बारीक पीठ केलेलं आहे. त्याच्यावर येते चांगली चव लागत असेल.
हो हो तांदळाची पण भाकरी खूप छान होते.
बरं बर म्हणजे आता हे केलंय तुम्ही सांगितलेली चांगली म्हणजे आता काय आहे. आम्ही पहिल्यांदाच ते म्हणजे सुरुवातीला आम्ही ते केलेलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे, म्हणजे आत्ता सांगतय त्याप्रमाणे पण ते काय आम्हाला म्हणजे अ ट ट टेस्टी लागल. म्हणून आम्ही म्हटलं आणि काही वेगळ्या पद्धतीच काय
नाही हे कस आपण नेहमी कस लाल चिकन खातो ना. मग आता हे काळ्या वाट णाच चिकन. आता आपण बाहेर गेलो की, आपण कधीतर हॉटेल न हा हा आणि कसं होत ते पाणी आपोप सुटल्यामुळ ते अस थोडस अस एकदम हम थिकनेस पना म्हणजे असं असतं म्हणजे पातळ पण थोडस असतय त्यामुळे, तुम्ही त्याच्यात बरोबर भाकरी जरी कुसकरुून खाली ना तरी खूप छान लागत ते.
बरं बरं बरं बरं. आता हे कसं आहे आता ब प वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपी तुम च्याकडे चांगल्या बनवल्या जात्यात आता ते सांगितलं तुम्ही आम्हाला. आता आम्ही तेश पद्धतीचं तुम्ही्या पद्धतीने सांगितले त्या पद्धने सळं आम्ही लिहून घे केलं आहे आता ते आम्ही आता आमच्या ह्याच्यामध्ये आता तयार करायच आम्ही प्रयत्न करतो. आणि कदाचित ते तयार झाल्यानंतर तुम्हालाही आम्ही झालेलं तयार आहे ते पाटवून देतो.
हो हो हो चालते चालते.
ते अ एक दुसरे विचारायचं अस कि साधारणतः हे अ एका किलोमध्येध्ये किती लोकं जिऊ शकतात.
एका किलो मध्ये तुम्हाला सांगते बघा पाच लोक तरी सहज जेऊू शक
आरामशीर.
आरामशी जेऊ शकतात.
बरं बरं बरं म आता ह्याच्या बरोबर जरा थोडस अ ह्याला रस्सा नसल्यामुळे हची गिरवी बिरवी ते टेस्टी छान होत असेल ना?
हो हो हो तुम्हाला रस्सा जर करायच म्हटलं तर मग त्याच्यासाठी मग ते आधी थोडस त्याच्यासाठी सेपरेट थोडस पावशर म हे आणून चिकन आणून तेजा रस्सा करू शकता तुम्ही.
ठीक आहे ठीक आहे चालय चालय आता तुम्ही सांगल्या प्रमाणे आम्ही आता बनवून घेतो आणि तुम्हाला मग पाठवतो तुम्हाला जेवण.
चालेल चालेल.
चा ठीक आहे.
चालेल ठेउ का?